हॅलो.
हा येतोय का आवाज?
हा येतोय बोला.
म
मला म्हणली मीच तुम्हाला कॉल करणार होते एक दहा मिनिटांनी करा कारण कंटिन्यू कॉल आपण जर केले की नाही. दहा-दहा मिनिटाच्या अंतरने काही तर करायचे आहेत वाटत ओ ते पाच, दहा मिनिटाच्या.
नाही असं काय म्हणजे मी आज ते कधी होत होत म्हणजे पहिला टास्क आलेला क नाही पहिला हा यायच्या आधी अ त्या व म्हणजे त्या आम्हा त्यावेळी फक्त प्रॉब्लेम येत होते तसे. म्हणजे आता मी मी काल आमच्या परर्वात त्या बहिणीला माझ्या एका केलं क नाही आम्ही कंटिन्यू म्हणजे तिने पाच केले आणि मी पाच केले म्हणजे कंटिन्यू आम्ही अ ब म्हणजे तिचं पाच हो पन्नास आणि माझं पन्नास असं अ एवढे तास, एक तास, दीड तास बोललो आम्ही म्हणजे एक एकदमच कंटिन्यू बोललो म्हंटलं ते एकदा राहिलं की म्हण. फ्री नसताय मग मी फ्री नसतोय मग ते हेच होतय सगळं.
आणि एक कस होतंय मला तर कॉल साठी वाट बघायला लागतीया. म आता माझं एकशे ऐंशी मिनिटांसाठी कसं हाय एकशे ऐंशी मिनिटं झाल की स्टॉप होतय.
होय काय?
हा एकशे ऐंशी मिनटं किंवा तीस कॉल करायचे
हा मग तेच घ एकशहा ंशी म्हणजे तीस आणि तीन तीन साठ
नाही हे कसं एक शे ऐंशी मिनिटं म्हणजे सायंत्रीिक खठरा तीन तास होता तो
हा हा
तीज कॉलचं कसं तीनशे मिनिटं
हा हा
अस आहे नाही ते मग एक शा झा कि ऑफऑफ ते ग्रुपला हे झालाय तुम्ही जॉईन वगैरे काय
अ झालं आहे की आहे की
मग तरी तुमचं किती मेनट झालं
अ माझे पहिलेचे म्हणजे माझे हेचे किती झालेत कॉल आता बारा तेरा झालेत कॉल
हा हा माझी एकशे ऐंशी मिनिटं होऊन गेलात थोडा माझे कॉल झालेत जास्त ह ते आता मॅडमांना मेसेज करून सांगायला पाहिजे की कॉल जास्त होऊन पण अजून म्हणजे मिनटं तेवढी होऊन पण यायला लागलं कॉल हे व्हायला लागलंत म्हणून
किती ती किती कॉल झालेत तुमचे
पंचवीस फॉल झालेत की तरी
मग तीस कॉल तीस कॉल झाले तर मग ते म्हणजे हे येते म्हणजे ते कायच एक लिमिट म्हणजे कॉलला लिमिट नाही म्हणजे तीस कॉल त्यांच्या यायचे तसे येतातच मण ते लिमिट का दाखवते म्हणजे अ आपण जास्त एक सारखे कंटिन्यू जास्त काहीतरी फोन केले तर एकशे ऐंशी लिमिट दाख होते म्हणजे त्या मिनिट नंतर तुमचा टास्क चालू होईल असं काहीतरी आहे वाटतं
नाही नाही हे कसं आहे आपण त्यारी पूर्ण फ्रेंड चालू करतोय की नाही
हां
फोन फ्रेंड चालू करतोय त्यावेेळेस की नाही अ त्याच्यात माहिती आहेेत माहितीे काय
अ होय होय येतक
हा मग त्यात सांगतात बघा एक तर तीन म्हणजे तीस कॉल करा किंवा एकशे ऐंशी मिनिटं कॉल झाल्यानंतर ते बंद होणार
बंद होणार हा हा हा
ते मॅडमने आता मेसेज करून सांगायला पाहिजे की तेवढं मेह झालात
हां हां कॉल येतात का
करायलागालत म्हणून एक स हीच कॉन कुठली आहे एवढे कर फोन नंबर मग पण आता नाही आहे तो एवढ
मी तर आता म्हणजे केल म्हणजे मुली आता आपण कस म्हणजे मुली मुलीच बोलायला पाहिजे ना कोण ओळखीचा असेल. तर आणि ओळख नाही म मी तरी पण एका मुलगी म्हणजे केला फोन पहिला अ कोण नाही फोन करायला म्हणून मग त्या म्हटल्या की त्यांना काहीतरी लिमिट आलंय मग म्हंटलंय ठीक आहे म्हणून मग मी दुसऱ्यांना म्हणजे फोन केला. म्हणजे अ विद्या काहीतरी असं होत. तर मुलग त्यालाच ला बहुतेक त्यांच्या मुलग्या मिस्टरानी किंवा भावन वगैरे अस उचलला वाटतं. मी फोनच ठेवला आता काय बोलणार काय आता.
ह होय माझंपण तसच झालं, परवा का नाही मीपण काय केलं अ कॉल करायला आता नंबर नाही त्या मुलग्याना काहीतरी आईच का कुणाच तर दिलेला वाटत. आणि म्हणजे आईच्या हच्या चालू केलेला. वाटतं त्यानं आणि ते आम्हाला काय कत मी कॉल केला त्याच्यावर बघायला तर ते झालं ते. ती आई मला काही यातलं समजत नाही बाळ.
हा.
मग पुढचं राहूदे म्हटलं आता ते काय कॉल आपला होणार पण नाही म्हटलं, काय उपयोग.
तेच की मग समजत नाही ना. आज मी जर कुणी नाव ब दिलेलं कळत नाहीत कस ते. म्हणून ते फोन लावायला पण म्हणजे काय नको वाटाय लागलंय. म्हणजे कुणाला अननोन नंबरवर आता माहि त असलं, मुलगीचा हा आहे नंबर हा तर लावला तर ठीक आहे. पण आज कोणीही उचलला तर काय समजणार आहे आपल्याला, अस असं वाटाय लागलंय. ते आणि काहीतरी डोक्याला
होयच की, मीपण हेच केलेलं तसं. की मीपण किती जणींना कॉल केला, पण त्यांच कम्प्लीट झाल्यामुळं का नाही कॉल काय
हा. होय आधीचे कसे कम्प्लीट झालेत त्यांचे. तीस कॉल होऊन गेलेत ना त्यांचे.
होय.
दुसरा आलाय काय टास्क?
आलाय की.
हा हा, किती कॉल झाल्यावर आलाय तुमचा?
माझं तरी वीसच्या पुढं.
झालेत काय?
चालू होत नव्हतं. तो प्रॉब्लेम आलता मला की, चालूच होत नव्हतं, म्हणजे कॉल लागत पण नव्हते येत पण नव्हते. मग ते ग्रुपवर मेसेज टाकल्यानंतर का नाही
हां हां.
ग्रुपवर मेसेज टाक ल्यानंतर मग ते मला टास्क आलेला, पण त्याच काय हे म आता ते ओपन केलाय मीपण.
हां हां. हां हां, ट्रान्स्क्रिप्शनचा का?
हा.
हा हा.
ट्रान्स्क्रिप्शनचं. ते पण कसंय काय, आता पहिला त्यात मी पहिल्यांदाच हे ओपन केलोय ॲप. मग ते मला तेच पहिला चालू झालेले फोन अ फ्रेंड आता हे कमप्लीट झाल्यानं
कंप्लीट झाल्यानंतर. होय होय, ते म्हणजे सांगितलंय की ग्रुपवर. म्हणजे कोणाला जर आल्या दोन दिवसात फोन अ फ्रेंडचा टास्क कंप्लीट करायचाय म्हणून.
करा म्हणून. मग मी तरी एकशे ऐंशी मिनिटं तर केल्यात, आता बघू कस हाय. मेसेज टाकायचं तसं टाकायचं. झालं तर काही चांगलंच हाय, नाहीतर मग तीस कॉल करत बस
करायचं होय.
तीस कॉल होत नाहीत ओ लवकर वाट ते आपल्याला
वा नाही होत. ह म्हणजे काय होतय जर म्हणजे आता एकसारखं जर असतं म्हणजे काय प्रॉब्लेम जर झाला नसता असं तर म्हणजे काय वाटलं नसतं डिस्कनेक्ट त्या होतात ना मध्ये मध्ये
मध्ये आता काल कॉल तसाच झाला, पाच शहाण्णव सेकंद झाले. म्हणजे दहा मिनिटं व्हायला, चार सेकंड फक्त कमी पडलेले आणि तोपर्यंत म्हणजे कॉल आपोआपच कनेक्ट म्हणजे डिस ह मग ते आता पर धरत का नाही काय माहिती.
धर म्हणजे आता धर्तीत धरत्यात का नाही काय माहितीय. खरं मग ते तस. प्रॉब्लेम येतोय ना मग नंतर ना कसं होतंय त्यांना वेळ मिळत नाही आपल्याला वेळ मिळत नाही. फ्री नसते आपण कुठे बाहेर जाण असं होत होत. त्यामुळे हे कॉल म्हणजे लवकर होत नाहीत.
आणि हा टास्क आता कम्प्लीट करा म्हणून सांगितला दोन दिवसात आता तस पाहिजे कंप्लीट तर करायला.
करायला पाहिजे होय.
जॉब नाही काय नाही हे बराय वं आपल्याला
हे बरं आहे म्हणजे घरात बसून तेच घे म बघ आप आपलं हा घरात बघत आपलं थोड तरी म्हणजे ब झालं तरी बस आहे.
आता मला पण गटातन सारखं कॉल यायला लागल्यांत डिस्कनेक्ट, त्यांना कट करायला लागलोय आता.
ह ह.
प्रत हाट डिस्कनेक्ट करायला लागतोय.
होय नाही तर मग हा ह होतय हा जातोय मग.
आता किती तर वेळ हे केलं नाही डिस्कनेक्ट
हम्म हम्म.
चार चार पाच वेळा. हे केलं फोन आलाय आता बघूया काय म्हणतात, मुलगा का? नाही की शांत झालं की सगळं
मुलगा त्याच तेचा आता प्याळ ते नवीन आणल्या तर स्टम्पस. स्टंपा बॅट आणि ते ब बॉल अस तो सेटच आणलाय सगळं म्हणजे त्याच्या पप्पान परवा त्याच्या सोबत लागलाय आता खेळायला त्याच त्याच एकट ते स्टंपा घाल ते काढते घालते काढते अस चालय.
त्याच्यावर खेळायला तिथं कोण नाही काय?
ह नाईत कोण नायत इथं आ घरात वरतीच असते ना आम्ही त्यामुळं काय कोणाच्यात नाही काय जान येन
आमच्या इथ माझ्या बहिणीच्या तिथ असतंय बघा. रोडला मेन रोडला म कसं शेजारी पाजारी असं एवढं कोणी येण्या जाण नाही आत मग त्या मुलांना इकडं लइ छान वाटते, आमच्या इकडं म्हणजे सगळं मोकळा खेळायला मग सारखं वाटतात तू तरी ये की ये तर आमाला तर नेह अस सारखं चालू असते त्यांचं
ह दो मु म्हणजे माझ्या भावाचा पण मुलगा आता लहान आहे ना एक तो एक वर्षाचा आहे. आणि हा तीन वळा मग ही दोघच खेळत असतात त्यांना काय हा काय आता बाहेर म्हणजे आता नाही बाहेर पण यायला बघत नाही तो मग आमच्या दिदीकडे तसं गेलं कनी कि तो ते खेळतात बघा मग तशी बाहेर म्हटल्यावर. बाहेर म्हणायचं खेळायचं तर मग दिदीकडे आमच्या गेलं किती खेळत. इथं काय नाही इथं तस नाही तर वरतीच घरातच काय असेल ते.
हा आमच्या इकडं नाही इकडं निवा तर बहिणीच्या तिथली इकडं आली का नाही मग ह्या खेळतात. तिकडे गेलं पण करत नाही कि ती आत बसून बसून बस
बसणार हा हे कच आता त्यांना सवय अस झाल्या म्हणूनच मी त्याला श म्हणजे शाळेत लवकर घातलय कारण कसं म्हणजे नंतर एकदा सवय त अशी झाली आता हेच आता काही ऑप्शनच नाही आम्हाला सोडा काय आता कुणाच्या जाणार आणि काय सगळ्यांचे हे दार पण बंद नाहीये कुणाच्याच जात मग त्यामुळे कसं म्हणून म्हटलं एक चार म्हणजे पोरांच्यात राहिले एक दोन तीन तास जरी राहिले तरी त्याला पण सवय होत ना ते म्हणूनच त्याला मी स्कूलमध्ये लवकर घातलं
ते बरं आहे कितवं वर्ष आता मुलग्याला तुमच्या
अजून म्हणजे तिसरं संपायचंय दोन वाता महिन्यानं संपणार अ होय ल लहान आहे प्ले ग्रूप आ
तिथं आणि खेळल तर म्हटलं शाळ
खेळतोय आता आता जर असं म्हणजे आता महिना झालं नाही आता चालूून आधी जरा रडत होता पण आता कस नाही आता जातोय आपलं आपलं आलं की पहिला अभ्यास ठेवते अभ्यास बभ्यास जरा गाणी गिणी काही म्हणते आपलं पुुठपुठ ते डान्स ते कर ते आता योगा बिगा सगळं म्हणजे आता स्कूल मध्ये कस सगळ्या ऍक्टिव्हटीज घेतात ना आता दिंडी पण आहे आता शनिवारी आहे दिंडी
हा
आता बघया चालेल ठेवू मग कॉलकट कराल हा